ते काय.
हा येतय तुम्हाला येतेय का.
हा येतोय.
ह आर्ला जाांग.
हा झालं की हा पण झालं तुमचं. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो हा आता चहा पाणी झालं काय म्हंटलं.
हो ज झालं तुमचं.
हा म हा हा झालं.
हम काय करतय. का नाही आत्ता आवरलं जरा नंतर थोड्या वेळा स्वयपाक कसं बघायचं.
हा हा माझी मेहथीची भाजी निवड भाजी करणार संध्याकाळ आता.
हा हम.
ह् रेनचा प्रॉब्लेम आहे वाटत आवाज येत नाहीये जरा अस व्यवस्थित.
हो आवाज येत नाही का.
हा न नाही आतार हौ दे. म्हणजे काय करायला नको आता हां हां. संध्या सवंपाक लेट ना असते वाटत.
हो आमच्याकडे जर लेट नसते साडे नऊ साडे नऊ असते ना जेवायला.
हा हा.
हा तुम्ही लवकर जेवता वाटता.
नाही आम्हाला पण वेळ होते.
हा हा.
ी सात नंतर न स्वयंपाक चालू करते.
हा होय सात नंतर गरम गरम करून खालायला बरं पडतय ना.
हा हो.
तेवगंच आतापासून करून ठेवायचं आणि नंतर.
गार होतय ते चांगलं लागत नाही ते गरम असले की जरा बरं पडतय हा. मग का नवीन रेसिपी काय ट्राय केलास.
हम् रेसिपी परवा दिवशी पावभाजी जेवढी ट्राय केलेली.
हा हा छान झाल तर.
हो तुम्ही कस करता.
मी नाही पाहबाजी कधी केली जास्त सासूबाईने केलेली. खाल्ली आहे पण मी स्वतः कधी केलेलं नाही मिसळजन करते पावभाजी कधी केलेलं नाही.
हा
हम् कसं केलं होता.
हम् काय जरा फ्लॉवर बटाटा वटाणे जरा बीट. शिजून घेतलेलं अगोदर. ते नंतर मॅश करून घेऊन मग कांदा टमॅट्याची फोडणी देऊन केलेली.
हा हा.
जरा आपण जरा आपलं. लाल तिखट वगैरे घालून सगळं घालून केलेली.
हां हां.
मग पावाला जरा बटर वगैरे लावायचं जरा भाजी लावायची आणि तवावर फ्राय करून खायचं मी.
हा हा.
हम्.
करून बघते मी एक दिवस.
हा तुम्ही मिसळ कशी करताय.
मिसळ मटकीे मोड आणलेलं असतंय ना आपण ते जरासं भा हे करून घ्यायचं हळद घालून आहे ना. शिजवून घ्यायचं जरासं. आणि त्याला भरपूर कांदा लागतंय कांदा टमॅटो भाजून घ्यायचं मटकी मोड भाज जुन घ्यायचं बटाट शिजवलेलं त्यात घालायचं.
हा
आणि मिसळ मसाला मिळतो तो त्यात घालायचा आलं लसणाचं पेस्ट भाजून घ्यायचं मग. मग नंतरन वरती जे आपण शिजवून घेतलेलं पाणी असतंय की नाही मट
हा हा हा.
ते पाणी त्यात ऍड करायचं म्हणजे किती पातळ पाहिजे आपल्यासनी. ते बघून मग वरती लाल तिखट हे तेन घालून. छान शिजवायचं उकळी मारायचं त्याला.
हा
हा जरा तिखट लाल म्हणजे अस कट येण्यासाठी तेल जरा जास्त घालायला लागत. ते छान होतंय ते पण. हम्म कांदा तेन घालायचं त्याच्यामध्ये वरती. छान होतंय हम्म.
फिरायला वगैरे कुठे गेलता की नाही सुट्टीत.
हा आता फिरायला ह्या वर्षी नाही गेलो गेल्या वर्षी गेले होते ह्या वर्षी काय झालंच नाही.
हा हा जरा गेलेलो आदमापूरला वगैरे गेलेलो आम्ही.
हा हा
तिथून आम्हाला जवळ आहे ना आदमापूर
हा हा
तुम्ही कुठं राहताय
आम्ही कोल्हापूरला राहतो अ अक्कलकोटला जाऊन आले पण असं बाहेर इकडनं तिकडच अं मालवनला असं कुठं गेल्या वर् दोन तीन वर्षी झालतं पण ह्या वर्षी काय झालं नाही नुसतं अक्कलकोटलाच जाऊन आले होते नणंद नणंद आली होती नंदेला ती सारखी म्हणत होती अक्कलकोटला जायचं हाय जाऊया म्हणून
हा हा
मग फॅमिली तेन आम्ही सोबत सगळी गेलो होतो
ह अक्कलकोटला जरा भारी वाटतंय फिरायला गेलं की मनप्रसन्न होतंय ना तिकड गेलं की
तुम्ही किती वेळा जाऊन आलासा आता
मी एकदाच गेलेले
हा हा
तुम्ही किती वेळा गेलेला
मी पहिल्यांदाच गेले होते हे परवा गेले होते ते हम्म
पण तिकडं गेलं की छान वाटतंय
हा हो छान वाटतंय
हम बाकी कुठे गेलाय मग फिरायला
पंढरपूरला तेन सगळं मी जाऊन फिरून करून आलो
हा आता पंढरपूरमध्ये भरपूर गर्दी आहे ना
आता भरपूर गर्दी आहे
हो
हम्म तुळजापूर तेन आम्ही सगळे करून आलं मी पहिल्यांदाच गेले होते कधी गेले नव्हते
हा हा
आता तेच म्हणालेले ना हेना मी अ जाऊन येऊया म्हणून, आता कधी भेटतय वेळ काय माहिती
होय कामाच्या हच्यामुळे वेळ भेटत नाही
हा पाऊस तिथं
आमच्यात पण लागलेत बघू आता पंढरपूरला जायचंय पण आता गर्दी असतें ना त्यामुळं थांबलंय जायचं
हा हा
भरपूर गर्दी असते ना आता एकादस त्यामुळे
हा हो आता हो आता गर्दील्या लई असतीया
तर मग थांबलं जायचं पाऊस नाही तिकड हाय काय
नाही नाही इथं आता चार पाच दिवस झाला असेल नाही इथं
हो नाहीच आहे पाऊस मग मुलं वगैरे काय
हा हो आहे की मुलगा मोठा आहे सातवीला आहे मुलगी लहान आहे चौथीला आहे आता शाळेतून आले
हा
हम्म चहा पाणी झालं त्यांचं दुपारी त्यांचे वडील समोसा आणले होते म्हणजे दुपारी म्हटलं तर साडेचार वाजता घेऊन आले होते
हा
हम्म मग आता मुलं खाऊन बाहेर जराच फिरायला गेले ते आणि जर इकडं तिकडे करतात आणि ट्यूशन चालू होतंय ट्यूशनला आणि जातात
होय आता ट्युशन वगैरे मुलांच चालू असते ना ह मी माझं ग्रॅज्युएशन झालं आता
हा हा
त्यामुळे हे गरज असत आता एमसीए ला ऍडमिशन टाकायचं त्याच्याचं जरा प्रोसिजर चाला तिकडे दोन तीन दिवस आहे
हा हा
परवा जरा जयसिंगपूरला गेलेलं तिकडं पण मग तिथून जरा कॉलेजची इन्फॉर्मेशन घेतली
हम्म हम्
ग त्यांनी म्हणले रजिस्ट्रेशन करा मग एफ सी कराव लागतं ते करा मग काल आमच्या इथे डीकेटीइ मध्ये गेलेले
हा हा गाव कोणतं
आमचं इचलकरंजी
हा हा
ह मग इथून डीकेटीइ मध्ये जाऊन मग तिथंच फॉर्म वगैरे भरला सगळं केलं आणि लास्टच्या स्टेपला असं कळालं की माझ फॉर्म भरताना चुकवले
हां हां
परत आणि रिटर्न पहिल्यापासून सगळं काम न काल दिवस सगळ तिकडे गेला अकराला गेले संध्याकाळी साडे पाच वाज घरी यायला
हो
होय फॉर्म भरायला त्यांनी गर्दी आहे ना त्यामुळे आता प्रत्येक जण त्याच्याच मागं लागलात ना आता मग आता काल व्यवस्थित सगळं करून आले पर काल केलं की सगळं थांबून संध्याकाळपर्यंत
हा हा
परत चेंजेस केले हो झालं की आता मेरिट लिस्ट ला अगोपर्यंत वाट बघायची
हा हा
हम खूप ताप आहे तो काही नाही बघा ह आता बघायचं कुठे ऍडमिशन मिळतंय य तिकं घ्यायचं
हां हां
हम्म आता इथं आपल्या इथं इचार कर तर तिकेटीमध्ये एकच आहे पण तिथं फीस भरपूर आहेत ना मग इकड आता सांगली जयसिंगपूर कोल्हापूर इकडे बघायचं
हम्म हम्म
बघू आता कुठे भेटेल त मेरिट लिस्टर ठरत
मग कोल्हा कोल्हापूरला बघितला नाही
हा कोल्हापूरला पण बघितलंय पण आता कॉलेज म कॉलेजचे लिस्ट येत आहे ना आम्हाला कॉलेज सिलेक्ट करायला लागतं
हा हा
म्हणजे कॉलेज भेटेल तिकडे ऍडमिशन मग आता कोल्हापूर मधले पण अजून आता टाकायच येते कॉलेज आता पुढच्या महिन्यात आता मेरिट लिस्ट लागली की मग कॉलेजची नावं टाकायची ह
हम्म हम्
मग ते आपल्याला वरण गव्हर्नमेंट करूनच येते कॉलेज कोणत्या कॉलेजमध्येध्ये सीट मिळाल्या ते मग ते सीट मिीळालं तिथे जाऊन ऍडमिशन कन्फर्म करायचं फीस भरायची मग आपलं ऍडमिशन झालं म्हणायचं
फी पण भरपूर असेल
हो फी भरपूर आहे पण जर मुलींना ते एज्युकेशन फ्री झाले ना त्यामुळे आता थोडी कमी अठरा हजार रुपये फी आहे
हा हा.
जर ते स्कीम मधून झालं तर अठरा हजार नाही झालं तर मग एक लाख रुपये फी आहे.
हा हा.
प्रत्येक कॉलेज वर डिपेंड आहे ना ते. होय. मग तुमची मुलं कुठे शाळेला आहेत? शाळा एक मुलं शाळांचा खर्च हा मग तुम्ही प्रॉपर कोल्हापूरमध्ये राहताय काय कुठे?
हा. कोल्हापूरमध्ये इथं गांधीनगर आहे ना तिथं.
हा हा हा ह.
हम हं.
हं काय म्हणता अजून.
काय नाई.
वा
एक हा निवांतय सगळं आ संध्याकाळच करायचं आता. संध्याकाळच लेटन असतयं म्हणताना त्यास जरा हळूहळू चालू करायचं एक एक एक होपर्यंत साडेसात आठ वाजतयं.
गडबड नाय करायची.
मग कस मुलांचा क्लास असतोय म त्यंनी येत्यात म आल्यावर जेवणार आणि सगळे एकत्र बसून जेवतात नाही. झाल हम्म आणि आता तर काय समोसा खाल्ल्याचं म्हटलं तर आता जरा लेटनचं अ हं.
होय बाहेरच खाल्लं कि म जरा जेवणाला हेच असतयं.
होय.
हम्म.
अ हे ना काय म्हणयलतो ते मी हा कॉ तुझ कॉल तुझा कॉल झाल्यानंतरन कॉल करते. हा हा हा आता राहू दे अजून आणि दहाप पाच मिनटं.
ओके ठीक आहे चल चाल. आणि काय नाही आता कॉलेजचं ऍडमिशन चालूय त्याच्याच पाठिमाग लागलोय आता. बघू कधी होतंय गणपतीत चालू होईल नाही कॉलेज. त्यामुळं जरा त्याच्याच पाठीमाग लागलोय.
हम्म हम.
एकदा पटकन ऍडमिशन कन्फर्म झालं की काय टेन्शन नाही येत मग.
हा होय.
ऍडमिशन कन्फर्म होऊपर्यंत जरा डोक्याला टेन्शनंच असतय.
हो टेन्शन असणार कि ते. कसं होतंय काय होतंय हम्म. ते समज झालंय म्हणून समजलं की जरासं मन शांत राहतय नाही तर दूक दूक होऊपर्यंत
अ होय. चालेल.
म हा हा हा नंबर सेंड कर.
हा कर हा ना ठीक आहे.
नंबर आता बघते मी हे करते चालतंय ठेऊ काय?